हॅलो हॅलो हॅलो व्हॉइस येते माझी हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हा व्हॉइस येते.
हा येते ना
हा अगं तू मला विचार हा आता येतंय तुझी व्हॉइस मगाशी येत नव्हती आता येतं हा येते. आता येते.
ओके अ अ मी अ मॅम तुम्हाला डिप्लोमा करायचाय काय मी डिप्लोमामध्ये अ अ म्हणजे अ अ इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमामध्ये माझा एज्युकेशन झालं आहे.
क्ट्रॉनिक डिप्लोमा तेच तुला विचारणार होते की मी कोणती स्ट्रीम घेऊ. तर मला जर कुठली कुठली चांगली चांगली स्ट्रीम्स आहेत जरा सांग.
ओके फर्स्ट म्हणजे तुम्हाला डिप्लोमा करायचा असेल तर, दहावी किंवा बारावी नंतर तुम्ही अ डिप्लोमा घेऊ शकताय. त्यानंतर अ डिप्लोमा घेतल्यानंतर म्हणजे घेऊ शकताय. त्यानंतर त्यामध्ये ट्रेड्स आहेत भरपूर ट्रेड्स शाळेत अ जस की आय टी इलेक्ट्रॉनिक् स इक्ट्रिकल अ नंतर मेकॅनिकल सिविल अ मेट एलर्जी. असे भरपूर म्हणजे सात ते आठ, ट्रेडस् आहेत. अ त्यामध्ये तुम्ही अ अ जास्त इंपॉर्टन्ट करून म्हणजे इंपॉर्टन्ट आहे. ते आयटी, आयटी नंतर सेकंड नंबरला आहे. ते इलेक्ट्रॉनिक्स अ त्यामध्ये तुम्हाला आय टी पण करू शकताय, किंवा इलेक्ट्रॉनिक्स मधून पण
जास्त बेनिफिशियल कोण
आय टी, आय टी डिपार्टमेंट
आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स.
इलेक्ट्रॉनिक् सेकेंड सेकंड नंबरला. आय टी डिपार्टमेंटमध्ये कसं तुम्हाला सॉफ्टवेअरच नॉलेज असतं. त्यानंतर म्हणजे जे का काही सॉफ्टवेअरच, कमप्युटर बेस्ड जे काम असतात. ना ते तुम्ही आय टी टिपार्टमेंटमध्ये मधून करू शकताय. अ इलेक्ट्रॉनिक्स हा आणि इलेक्ट्रॉनिक्स मधून, तुम्ही सर्किट डिझाइनिंग जस की, पीसी वरून सर्किट डिझाईन करून ते आप पण तुम्ही युज करू शकताय. किंवा अ
म्हणजे जे आपण घरात सर्किट वापरतो. तसे?
हा म्हणजे एलईडी ब्लिंकिंग सर्किट, म्हणा आपलं हेच कीबोर्ड वगैरे असतात. ना त्या टाईपमध्ये. अ परत आपल्या मोबाईल ची चिप सुद्धा सर्कीटमध्ये येते.
मोबाईलची चिप्ससुधा अच्छा, हा हा म्हणजे ते प्रिपेर करायला. ते लोक आप आपल्याला शिक
इलेक्ट्रनिक्सवाले हा. त्यामध्ये तुम्ही शि शिकु शकताय. त्यानंतर हा ते शिकण्यासाठी तुम्हाला तीन वर्षाचा पिरियड्स असतो. म्हणजे प्रत्येक कि सहा महिन्याला तुमची एक्झाम अस जसे जे ज्याला आपण सेमिस्टर म्हणतो. सेमिस्टर सहा महिन्याला असत अ त्यान म्हणजे आपले सहा सेमिस्टर होतात तीन वर्षामध्ये.
सा आणि प्रत्येकी सेमेस्टरला सिल्याबस चेंज होतो?
हो सिल्याबस चेंज होतो प्रत्येक सेमिस्टरला.
आणि त्यात आपल्याला काय स्पेशल शिक कोणतात असं काय असतं?
हा म्हणजे पहिला तुम्हाला बेसिक शिकवतात जसं फर्स्ट इयर ला असत ना दोन सेम फर्स्ट इयरचे असतात. ते आपल्या ह्याच्यावरतीच असतात जे आपण सगळे सगळ्या ब्रांचेस ना सेमच सिलेबस असतो. जस की मेट्यालर्जी आय टी ईलेक ट्रोनिक्स इलेक्ट्रिकल सगळ्यांना एकच सिल्याबस असतो. फर्स्ट इयर ला नंत तर तुम्ही जस ब्रांच चेंज कराल तसं तुमच्या ब्रांच वाईज तुम्हाला अ सिल्याबस चेंज होत जा
अच्छा आणि जर सम समज आता मला इलेक्ट्रॉनिकस मध्येच घ्यायचय पण समज आता समज आपल्या एखा्दया विषय कधी म्हणजे एवढ परफेक्ट कोण नसत कधी बॅ राहतयच. तर त्यात सगळ्यात जास्त ते अस कोणत्या हेच्यावर फोकस करायला पाहिजे म्हणजे तो बॅक राऊ नाही?
इलेक्ट्रॉनिक्समध्ये इ सी डी, ई सी डी म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स सर्कि डिझायनिंग म्हणून स सब्जेक्ट आहे. तो थर्ड इयर ला असतो, तो सब्जेक्ट त्यानंतर एम बे डी ड सिस्टीम जे की आपण अ मोबाईलवर ह्याच्यावरून सॉरी पी सी वरून आपण आ आपला डिवाइस ऑपरेट करू शकतो. असं सर्किट आहे ते. अ असं हे, सब्जेक्ट आहे तो त्यानंतर पीएल सी पी ओ सी मध्ये पण तसंच आहे प्रोग्रमिंग करून आपण सारखी डिझानिंग करू शकतो.
अच्छा म्हणजेे हे जे हे दिसत सब्जेक्ट आहेत. हे सब्जेक्ट आहेत ह्या ह्याच्यात सिल्याबस मध्ये. मग हे स म्हणजे हे हेच्या साठी ही सेपरेट क्लासेस वगैरे काय लावावे लागतील का आपल्याला कॉलेज मध्ये एक्सप्लेन केल्यावर समजून जाईल
कॉलेजमध्ये पण एक्सप्लेन करतात, पण तरी पण आपला जर समजतं नसेल तर तुम्हाला क्लासेस लावावे लागतात.
आणि त्यात असं मॅथेमॅटिकल्स किंवा इक्वेशन्स असा
हा, मॅथ्स मॅथ्स अ जे एम थ्री असतं ना, म्हणजे मॅथ्सचा थर्डचा थर्ड पार्ट असतो. जसं की आपण यम बेसिक लेवल असते. त्यानंतर अऍप्लिकेबल एप्लीकेबल असते. नंतर लास्ट असते. ते जास्त ह्या टप असते. ती लेवल जर तुम्ही सॉल्व केली, तर तुम्ही डिप्लोमा पास झाला असं तिथं ठरवलं जातं असं असतं.
अच्छा, म्हणजे मॅथमॅटिक्स आहेच त्यात
हो तीन म्हणजे तीन सेमला असतं मॅथमॅटिक्स.
पण तीन से नंतर न मग नसतं काय
तीन सेमी तर तुमचे रेग्युलर सब्जेक्ट
लो कुठल्या तर मॅथ्स सब्जेक्ट मध्ये किंवा, ह्याच्यात कुठल्या तर ह्या चार सब्जेक्ट पैकी कुठल्या तर एक सबजेक्ट मध्ये अडकलो. समजा बॅक लागला तो विषय तर नेक्स्ट सेमीस्टर मध्ये तो सुटतो ना आपल्याकडून
हा तुम्ही जर एक्झाम, आचा स्टडी प्रॉपर अ केला. त तुम्ही सुटू शक सोडू श सोडवू शकता तो सब्जेक्ट, पण जर नाही प्रॉपर स स्टडी झाला, तर नाही सोडू शकत.
अच्छा.
तुम्हाला स्टडी पप पण करावं लागेल?
स्टडीच, तर काय टेन्शन नाही स्टडी खर हे ना. त मला डाऊट काय होत. का की म्हणजे एकेकदा कसं होतय, शेवट पर्यंत ते आडक
सब्जेक्ट आडकून राहतात, हो ते पण आहे म्हणजे माझी फ्रेंड तीच पण तस झालं आहे. ते काय होत की मेंटॅलिटी आपली कमी, कमी होत जात ते ना त्यामुळ ते सब्जेक्ट राहत जातात.
कल समज आता स्टार्टिंगलाच, बेसिकलाच. अडकल तर ते सेकेंडहेच्या सुट्टीत पण मग सेकंडच्या ह्याच्यात, मग सेकंड मध्ये अडकतय, असं होतय. एम टू मध्ये अडकतंय, मग मग एम तू थर्ड ला सुट म्हणलं की एम थ्री मध्ये अडकतय मग ते एमथ्री मध्ये अडकल. ती ते शेवट
शेवटपर्यंत राहतं हो!
म्हणूनच मी म्हनलं की आपल्याला ती लाईन तोडायशी नाहीय.
हा! त्यासाठी पहिल्यापासू् न स्टार्टिंग पासून जर तुम्ही, स्टडी प्रॉपर
केल म्हणजे आपल्याला कॉलेजमधून, ते हे भेटत का म्हणजे लॅब ब्ररीमध्ये बुक्स भेट
बुक्स भेटतात पण कसं असत ते इंजिनियरिंग कॉलेज, असल्यामुळे त्यामध्ये आपल्याला शोधून चाप्टर वाईज बुक्स वेगवेगळे असतात.
ऑनलाईन सुद्धा लेक्चर अवेलेबल असतील ना ह्या च्या बाबतीत म्हणजे मॅथ बाबतीत किंवा कुठल्या टाॅपीक बाबतीत जे सोप्यापद्धतीत एक्स प्लेन करतील की हा बाबा हे असं केलं तर तसं
हो तशे तुम्हाला ऑनलाईन लेक्चर्स पण भेटतील, त्यानंतर तुम्ही अ म्हणजे कॉलेजमध्ये पण अ एक्ट्रा क्लासेस पण घेऊ‌‌ घेतात.
व अ घेतात का? कोणत्या कॉलेजून?
अ गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मधून.
आणि अ तेंचं फी वगैरेच काय स म्हणजे सिनारीओ
नाही नाही फी नाहीत घेत, म्हणजे त्यांच जे लेक्चर्स राहिलेले असतात ते तुम ते एक्स एस्ट्रा क्लासेसमध्ये घेऊन संपवतात कारण चार सहा महिने हो सहा महिन्याचा सिलेबस असतो. पण तो चार महिन्यामध्ये त्यांना कंप्लीट करायचा असतो. त्यानंतर त्यांना एक्झाम एक महिना एक्झाम मध्ये जातो. पंधरा दिवस सुट्टीमध्ये जातात. आणि पंधरा दिवस निकाल मध्ये ला अ हे रिझल्टमध्ये सॉरी.
अच्छा. अच्छा.
त्यांच शेड्यूल असत. म्हणजे सहा महिने त्यामध्ये हे होतात. हो.
आणि अजून मला काय विचारायचं त की म्हणजे. कॉलेज फी वगैरे. कसे असेल?
अ तुम्हाला गव्हर्मेंटमधून मिळालं, गव्हर्मेंट ह्याच्यातून. तो तुम्हाला कमी फी आहे. म्हणजे साडेआठ पर्यंत ओपन कास्टवाल्यांना साडेआठ आहे. जे कास्टवाले आह हे त्यांना म्हणजे साडेतीन का काहीतरी आहे. मला ओ पण मधून भेटलं, त्यामुळे साडेआठ आहे मला. आणि जर तुम्हाला हा. अ म्हणजे बाहेरच्या कॉलेजमध्ये भेटलं, गव्हर्मेंट मधून नाही भेटलं तर तुम्हाला चाळीस ते पन्नास हजार रुपये भरावे लागतात.
अच्छा अस सिनेरिओ ये.
हो. आणि ते पैसे पण तुम्हाला परत येतात, असं नाही की ते पैसे जातात तुमचे.
अच्छा म्हणजे रिटर्न पॉलिसी आहे.
हा रिटर्न म्हणजे त्यांच्याकडून येत नाई मग त्यांच्याकडे आपल्याला स्कॉलरश हा, स्कॉलरशिपचे फॉर्म भरावे लाग त्यामुळे तुम्हाला रिटन हो, त्यामधून तुम्हाला रिटर्न भेटतात पैसे.
अच्छा मला आत्ता समजलं म्हणजे ही स्ट्रीम घेण्यासारखी आहे.
हो त्यामध्ये तुम्ही जेवढे घातलेत तेवढे त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे कमवू शकताय. म्हणजे का बाहेर काढू शकताय तुमचे पण ते पैसे कसं आप आपल्याला भेटतच नाहीत, ते भेटतात आपल्याला पण ते आपल्या अ स म्हणजे ह्याच्या स्टडी मटेरियललाच युज होतात पैसे.
हां हां. ते तर मग तेवढं तर युज होणारच आता थ्री मासी घेतल्या म्हटल्यावर ते तेवढं आपल्याला द्यायलाचं लागणार कारण की प्रोजेक्ट अस त्यात असायमेंट असतात त्यात खर्च होतय. परत प्रेझेंटेशन असणार आणि
हा प्रेझेंटेशन पण असतं. अ रिपोर्ट्स असतात, ब्लॅक बुक असते. सर्किट डिझायनिंग करून द्याव लागत, म्हणजे जस तुमची ब्रांच असते. त्या ब्रांच वाईज तुम्हाला प्रोजेक्ट दिलेले असतात मोठ मोठे-मोठे प्रोजेक्ट असतात, ते मोठे-मोठे प्रोजेक्ट करावे लागतात. आणि वर्षाला म्हणजे सहा महिन्याला असतात ते छोटे प्रोजे जेक्ट असतात, आणि लास्ट इयर ला
मोठे हा तेच की चल ठीक आहे थँक यू तू सांगितलंस मी नक्की विचार -
ओके थँक यू.